अ हॅलो, आवरलय काय? आवरलं की थांब की कोणाय आतुय, हम्म हम्
काय रायलसा?
काय नाही बघ, आत्ता जेवलो आवरडलं ह- बस क म्हंटलं, कॉल तरी करून बघूयात हम् हाय हाय
हम् हम् हाय की मस्त
हा, ह काय करायलीस?
शेंगा फोडायलोय ग
हम् हम् झालें
नाय अजून, अजून दोन दिवस पाहिजेत.
हम हम तब्येतीन हायस
आहे, आहे तुमच्या हाय ना हम्म हम्म काय केलंस म आज?
काय नाय घरातलंच केलं
हम्म हम्म
कुठे जरा सोपा नसल्यामुळे सुट्टीच असते घरात आमच्या सगळ्यासनी आज सगळ्या व्हय त्यामुळ आज सगळ्या फरशा तेन सगळं पुसून काढायला लागतय मला
मग तिकडे सगळे असत्यात हम्म हम्म मग ते वेळ मिळत नसेल काम
होय आणि बाहेरची लोक मग येत्यात कोण कोण घरी
हम्म हम्म.
त्यामुळ नको वाटतय सगळं ते घरातल काम आज सगळं व्यवस्थित करून ठेवते मी.
रोज पुसतेस फरशी हम्म हम्म.
मग देव साडण डेलीच असतय. तूज आवरलं का नाय?
माझं आवरलं सगळं मी काय काल फरशी फुसली. आणि एकाला फळी म्हणजे सगळी भांडी पण काढून काल भांडी घातलीत आम्ही पाऊस चालू व्हायच्या आधी भांडी घासून ठेवली म्हणजे एकादा पाऊस पण चालू झाल की की भांडी घासली वाळत नाही. पाऊस चालू व्हायच्या आधी होय पाऊस चालू व्हायच्या आधी भांडी घासते ग काल घासून घेतली सगळी.
घासले सगळे
होय सगळी घासलीत पाऊस चालू व्हायच्या आधी म्हणलं की एक दिवस घासून काढू या.
होय आता आमची, आमची आता एप्रिल महिन्यात आम्ही घासलेली असतात.
हम्म हम्म आमची फेब्रुवारी मध्ये घास गेले ते यात्रेत न आन चहा. ते आत्ता घासलीत प्रत्येक सणाला घासताय सा काय भांडी तुम्ही? हम्मं हम्मं.
भांडे आमची जास्त आहेत अगं.
वेळ म्हणजे, दोन दिवस तरी सहज लागत्यात. भांडी घासायला.
हम हम्म. आमचं काय एका दिवसात आवरत्यात. आम्ही दोघी जण हाय. करायला त्यामुळं. ह.
आमची नाहीत. आमची भांडी जास्त हाईत. सगळं घरातलं आवरत कवर्रत करायचं म्हनल्यावर लई हु
व्हय एकट्यास हायसा काय तूमी?
होय.
हम्म हम्म चालेल. हम्म हम्म.
त्यामुळं वेळ लागतोय.
हम हम.
केळवन तेन आवरून सगळं करायचं म्हटलं वेळ ला जेवण ते नावरून सगळं करायच म्हंटल्या वेळ लागतोयच त
होय आमचा डब्ब दिल्याशिवाय आम्हाला काही का अर्थच येत नाही. आधी डब्ब. होय डब्बतेन द्यायचंत आणि मग त्यांचा च्या नाष्टा सगळं म तिथनं पुढं सगळ्या कामाची सुरुवात
हम् हम.
असं असतंय आमचं.
हं हम्म.
त्यामुळं घरातलं आवराय तेन वेळ हुतोय. बारा, साडे-बारा वाजता. त्यानंतर रोजचं.
हम्म हम. बाकी आहेत सगळी बरी?
आहेत सगळे आहेत बरे. तुम्ही सगळे आहेस बरी ह वातावरणामुळेच्यामुळे अंगात लालसच जाईना
होले कंटाळ
कंटाळा येतोय म्हणजे प्रमाणाच्या बाहेर होय जरा पाऊस चालू झाला तर उष्णता
तर कमी होइल होय खर पाऊस चालूच झाला नाही नी.
गेल्या वर्षी मे महिन्यातच पाऊस.
हो. पंधरा मे पासून काय एकोणीस मे पासून चालू झालेलं गेला वर्षी पाऊस आणि या वर्षात? आता मे महिना संपत आला तरी अजून पाऊस
नाही होय या वर्षी पाऊस का कमी आहे म्हणत्यात.
होय. कसं पिकतेन येतात. काय माहित आाता?
काय माहित कस?
पंचेचाळीस टक्के. किती तर पावस आहे वाटतंय ह्या वर्षी लई पाऊस कमी हाय ह्या वेळी.
पावसाच प्रमाण कमी असल्यामुळे पाण्याची पण टंचाई. यावर्षी खूप जाणवणार.
पण पाणी तर नसले की काय नव्हते.
नाही होय पाणी लागतयच. आणि ते सवय झाल्या पाणी सगळं जास्त वापर करायचा. त्यामुळे वट.
एक दिवस पाणी नाही आलकी आस हे होतय. तुमच्याकडे डेली पाणी येतय डेली पाणी येतय तुमच्याकड
होय दररोजचं पाणी असतय
हम्म हम्म
दररोज अ तरी पाऊन तास असतय की पाऊनतास तास एक दररोज तेवढ ये यायचं म्हणजे सोडत्यातच, एकांद दिवस मग कधीतरी अस काहीतरी मेजर प्रॉब्लेम असला तर माहीत नाही
हम्म हम् आमच्याकडे रोज पाणी येतय पण तेवढंच पंधरा वीस मिनटं असतय.
आमच्या कड अर्धा -पाउन पाऊन तास असतय.
बाकी आहिस सगळ व्यवस्थित?
काय व्यवस्थित, तुम्ही हायसा नव्हं?
हाय हाय
हम रानातली कामं आवरली असतील?
चालू आता हितन पुढ सीझन चालु रानातल्या कामांचा
होय इथणं पुढ तुमची रानातली कामं चालू
होय आता ते तरवा तने टाकलेलं भाजलेलं ते आता ते तरवा टाकायचं, आता कोण टोकणी करणार आहय ते टोकणार हाय चालू केले तिन अस काम चालू आमच्याडे
काय पाऊस नाही आणि काय टोकून त्या पिकांना तरी पाणी पाहिजे.
होय ज्यांच म्हणजे आमच्या गावात जास्त विहिरी कुणाचे नाहीत नाही तर विहिरी असल्या तरी पण चालते नाही पाऊस नाही आला तरी तोपर्यंत ते विहिरीच पाणी पाजून थोड तर आधार त्याला अरे विहिरी पण नाहीत आमच्या इथे तर इथ कुणाच्या
पाण्याची टंचाई कमी आहे काय तुमच्याकड
होय आमच्या इकडं म्हणजे आ आमच्या गावाला नदी नाहय नाई त्यामुळे पाण्याची खूप टंचाई आहे.
हा नदि नसल्यामुळ पाण्याची टंचाई जाणवत असल वातावरण होतंय पावसाचं पण पाऊस काय लागेना झा
होय आता दु दुपारी मगाशी दहा -अकरा वाजता वातावरण झालेलं पावसाच तवर आता आणि होते तस कळ ऊन आलं.
आता तर एवढं कडक ऊन आय प्रमाणाच्या बाहेर ऊन
होय आणि उष्णता तर भृ भरपूर वाढल्या
नंतर पण तशी वाढली
होय हम्म हम्म
कधी पाऊस चालू होतोय काय माहित आता
होय
पावसाचेच सगळे वाट बघ गप बसलयात आत खरं पाऊस काय लागेना झालाय.
होय कधी चालु होतोय बिचारा खुनाला ठाऊक.
काम आहे. हो
हो.
तुमच्या घरापासून जवळ नदी आहे का लांब आहे.
अ होय जवळच आहे.
महापूर तेन येतोय काय तुमच्याकडं.
पूर येतोय पण आमच्या घरा इतपतीत येत नाही. पाठीमाग आमच्या रानात येतोय. घराच्या पाठीमाग रान आहे. हा तिथपर्यंत येतोय. पण? इकडं असं घरात येत नाही म्हणजे रान असं सकल आहे आमच.
ह
आणि राहतेली जागा असून चचाौरा्याम
हा त्यामुळे येत नस
हा त्या माहिती आहे ते म्हणजे आमच्या पाठीमाग परड्यातून दिसते पाणी कुठपर्यंत आलय. काय सगळं असा हम् अंदाज येत ते पाण्यासा
हम ह तुमच्याकडे सगळ्यांच्यी घर अशी उंचावरच आहेत. त्यामुळे ते घरात पाणी शिरण्याची काही नाही शक्यता
हो नाही आम च्या घरापासून एक खालच्या साईड ला सत -आठ गड घर सोडून आणि थोड्या जरा अंतरावर गेलं कणी त्या गल्लीत येतेय मग. पूर्ण पाणी.
म ते घरातून शिरते का पाणी घरातणी पण जात
अ घरात नाही त्यांच्या ऊबंऱ्याला असं तटल्यासारखं होतय. एवढं येतय वरती पाणी हम् दारात येतय असं त्यांच्या दारापर्यंत येत. ते -
हम हम.
दोन हजार एकोणीस ला जसा पूर आलेला तस काय येतय दोन हजार एकोणीस ला लई मोठ टपोट आलेला
हम् ह
हम दोन हजार वीस ला एकवीस ला पण आलेलं पण एवढं नव्हत त्यावेळेला, नव्हता दोन् हजार एक एकोणीस ला महापूर आलेला
व्हय मोठा आलेल त हम्
आणि ह्यावेळी अजून पाऊस आला नाय अन् चालू झाला नाय.
आ
यावेळे अजून पाऊस चालू झाला नाही
नाही व्हय कधी चालू होते काय माहित? उष्णतेला सगळी माणसं पण कंटाळून गेल्यात? उष्णता म्हणजे प्रमाणाच्या बाहेर उष्णता इकडें आमच्या इकड तर असते
होय.
हम्म हम्म
हम्म, बर बर चालतय आवरा म
हा बरोबर
तब्येत तेन हाय ना व्यवस्थित
आहे आहे, तुमच्या आहे ना.?
सगळं व्यवस्थित् ये हम, बर हा
हो
फ ला आताला कोणाला फोन लावणार?